हॅलो, हा बोला. बघा बरं, म्हंटलं की नाही, मला विषय लागत नाही. मी बोलाय लागते बरोबर, अ काय? अ आमचं मंगळागौरीच असं असतं. कि हे आपण ज आपण कार्यक्रम केले ना कि त्या कार्यक्रमातून आपण शिकत जातो, आमचा आमचा ग्रुप बोलवला किं अस कुणाचा ग्रुप बोलवला, कार्यक्रम केलं की त्याच्यातून खेळ वगैरे आपण पारंपरिक खेळ, आणि पारंपरिकता दाखवतो. आपल्या घरातल्याच वस्तूमधून आपण कसा व्यायाम करू शकतो, आता तुमचा रानावना तुम्ही काम करता,, ह, पण ते एकऽ प्रॉपर व्यायाम होत नाही, आहे की नाही, ते रुटीन आहे तुमचं,, पण आपण स्पेशली आपल्या शरीरासाठी आपण व्यायाम करायचा असतो की नाही,, म्हणून मग तोऽ खेळातून व्यायाम, खेळातून कसं असतं कधी कधी आपण अ असंऽ दंडण दंडण करतो, हे करतो, आपल्या मनातल्या जे काय भावना असतात ना, त्या, खेळातून काढतो आपण,, आणि मगऽ ते आपल्या, आपल्याला आता बीपी शुगरच्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात, हे कराव्या लागतात,, असं आपण सगळ्यात मिसळून, मिळून मिसळून खेळ वगैरे खेळले,, कि ते आपोआप आपल्या, ह्याला होऊन जातं ना.
हो,
अ प्रकृतीला पण चांगलं आहे, आणि एक मजा पण मग घेते,, पूजा म्हणून आपल्याला पारंपरिकता पण जपता येते संस्कृती पण जपता येते. सगळंच साध्य होतं ना, अस असं आमच्या ग्रुपचऽ सारयाऽ
अच्छा अच्छा,, आता माझा काय विषय होता तोऽ का माझ्या घरात, म्हणजे अजून नाही, नेक्स्ट इयरऽ बघू,, म्हणजे मला असवतःला एक अपेक्षा आहे ज्या वेळेस मलाऽ माझ्या घरात एक नवीन नवरी येईल ना,,
हां,
तर आमच्या घरी काहीऽ
हो, तुम म्हणजे नसत कोणाकणाकडे काही,,, हॅलो, हॅलो,, आवाज गेलाय कंटिन्यू राहू दे आवाज गेलाय. फोन डिस्कनेक्ट करा मग का आवाज गेलाय हा. माझा येतोय का तुम्हाला आवाज. हॅलो! हॅलो! हॅलो!